ह बोला काय चालू आहे
काही नाही आता काम आटपले प किंपत आता कॉल्स लावन चालू हेच
हो का झालेच का काम
हा काम झाले
हा
एक झाला मला लावण आता हे सर्व झाले चालू आहे म्हटलं दोन चार झाले तेच करून घ्या दोन चार झाले ते करून घ्या म्हटलं आरती इकडे
जेवढे झाले तेवढे
हम्म विषे त बरो मगून प पाटीलग विसही झाले तर बरं होते ना
हा बरोबर आहे नाही तई तीस भेटतस
ह ना ठीस आहे तन ततना
हम्म ना
आता तीच कधी होती ना आपले
बाहे भेटला पाहिज आपल्याने
ह ना हस तरो होय आलले टाइम लागूरेला.
काल तर कॉलच न लागत तुम्हाला माहिती नाही घे.
काल कालच लागत काल म्हणती येव सरतिची म्हणून नाही आम्ही काळजी काळजी ना सटसट जे झाले ते करा म्हटलं.
हो आता मा त आहे जेवढे होतील तेवढे करा. बाकीचे राहिलेले मग पाहू आता. हे कस पूर्ण झाल्यानंतर मग पुढंच कस दुसर नवीन भेटतय. मग काय असच आहे म्हणून मी कंप्लीट राग कधी कधी काही तर कॉल इतके खाली गेले म्हटलं मागे
एखाद्या वेळेस कस आहे मग चांगलं येते मग आपण ते
कमी येते तर ते हे नाही होत मग त्याच्याच्यान ते पूर्ण करायला लागते तेवढं.
एखाद्या वेळेस कमीच येते मग ते पूर्ण झालं पाहिजे ना.
झालं ते त्याच्या असं मग ते दिलेले असते ना की समोरच्या व्यक्तीची टास्क पूर्ण झाले. पूर्ण झाले असावेत.
ते फोनच म्हणजे पहिले जे कॉल लावलेत की नाही ते डबल डबल लावले चालतात.
हो चालतच ना पाच वेळा करू शकता ना आपण. तुम्हाला वाटत मी एकच कॉल केेला होता वाटते.
हो एकच केला होता मी मलाही एकच झाला ना तुम्हाले.
हो हो. बरं मग आपण करून घेऊ आता पाच पाच कमप्लीट.
हा आता डबल बी लावतो एक.
काय? काय म्हंटला तुम्ही?
जेवळेच
नंबर नाही आहे माझ्या जवळ लावा तुम्ही.
स्वयंपाक स्वयंपाक जेवण घेवण झाली.
हो स्वयंपाक झाले जेवण झाले सर्व काम झाले आता. आता मग तर काम झाल्यानंतर म्हटलं का बसा बोलत. फ्रेंड सोबत.
हो.
फ्रेंड सोबत आता बोलत बसा.
टाईम सापडला तेव्हा बोला लागते. हे घरी मग काल असच केला आम्ही फसल नांद पेठ आणगे काही कही ना कही सर्वे कामा राहून गेले.
माझ तस झालं होत काल म्हटलं चार चार वाजले कपडे राहिले होते धुवायची.
आप सर्व सर्वच राहितं काम. आणि ते तिकडे चक्करही मारायला जा लागते. शेतातही द्या लागते चक्कर मारायले असं.
हा. ते असं वाटते की जे कॉल येत होते ना तर मग कसं त्यांचे त्यांना वेळ असते तर मग असं वाटत की बोलून घ्या. त्यांना वेळ हय ज्या वेळेस मग आपल्याला वेळ राहायचे.
त्यावेळेस मग ते तेच होत नाही अस सायं ते
तस त्या वळेस ए पच म्हण साडे अकरा वाजताात कॉल आला.
काही नवीन विषयच नाही केला का?
आज कारल्याची भाजी केली, वरण-भात
हो काय
हम्म
आम्ही ए पट्टया शाळेत जातात तर लवकरच स्वयंपाक करायला लागते.
हो लवकर कराव लागते ना घाई-घाई ना सकाळी लवकर उठून सर्व त्यांची तयारी करून द्या लागते.
हा काल तरी र रविवारताता काही एवढं हे नव्हतं.
नाही टेन्शन नव्हता.
हम्म टेंशन तेवढं पण तरी लय मंग आराम-आरामशीर केलं की लय पूर्ती दिवस
पूर्ण दिवस जातं, आज तर सर्व स अटकून बस ली मी म्हटलं आज तर कॉल करायचेच म्हटलं पूर्ण आता ह्याला नी त्याला जे ताई दिसल्या वाटलं काय ताई संग बोलत बसतं वाटलं मी आज. काल नाही काल मला खूप भारी गेलेत म्हटलं कॉल्स पण लागत नव्हते काहीच नव्हता.
हो हो. काल ते भारी गेलं पहिल्या दिवशी भारी पहिल्या दिवशी भारीच जाते ते. पहिल्या दिवशी भारीच जाते नंतर मग
हा तसचं होते असं वाटतं मला. आणखी काही नवीन विशेष सांगात.
हम्म.
नवीन काही
नवीन काही आता हो ना आता नवीन काय कायच करा
तेच्यात काय हे म्हटलं.
आं
तेच्यात काय
शेतात केळी आहे ना अं आपली पराठी आहे.
हो का चांगलं आहे मग.
हम्म कीडी आहे तिरलीली
हम्म हम्म.
हन कापूस आहे पराठी आहे पेरलेली पाठ
हा उदया
कर केडी आहे तिने कर सवा तिने करा.
हो
हो ना ते खूप नुकसान झालं ना खूप नुकसान झालं
खेळीचा म्हटलं खूप नुसकान झालं.
हो काय
म आता आमचं नाही झालं पण लोकइचा आमच्या गावातलं झालंच ना.
हो हो झालं तसं न तर काय आता पीकही वाटलं म्हण जे अं ते काय हे आहे काय की हो बप्पा हाय म्हणतात आवरवाले आहे त मंग चांग चांगलं पिकनिक ते पण आता ते याच्यावर खेळ आहे समजा पूर्ण कसं वातावरण कोणतं कधी कसं असते. कधी नुकसान निंगते, कधी वारा उदान सुटते.
ती सऱ्याकडे पड पड पडल्या.
पडला पडतात ना मग हवे ना जास् त असलं तर
सांगना पण आमचा थोडक्या कमी झाला. लोकवयचा खूप नुसकान झालं आमचं कसं नदीच्या काठाना आहे ते थोडंफार त्याच्या चनं
मी प्ला सांगते.
मला खूप आवड होती .
हा का?
लकोच्या हच्यातलं म्हणजे लच पडले
हम् हम्
त्या नदीच्या काठावर य मारलं ते दाबरीच य तो
हम्
नदीच्या ढाबणीत आहे बरोबर
हो का
काठावरर तेडदी जवावरर आ
हो ना चांगले असतील ना
ते चिचाां ना जमला दे तुम्हीोंदडळवूनच बोलता ना
ह
हॅलो हॅलो
ह ब ना
हॅलो
हम
हा म्हटलं सोंदळे येऊन बोलता ना सोध्याळऊून बोलताना सोध्याऊून बोलताना
नाही दनापूर वरून बोलतही
हो का तर म्हटलं हे याचा कस आहे हा कॉल आवाज येत नाही यता निरा कना लाून राव लागते
काय ना तुमचा पण नाही येत आहे बरोबर हवा
हो काय हे कानालाच लावून ठेवा लागते हा फोन
हो थोडस असं इकडे तिकडे झाला तर हम्म आवाज जाते यता
हा आवाज जोतीर आहे का
हो
ते पूर्ण पद्धशीर कॉल्स केला की मग मार्क जास्त भेटतात
हा पूर्ण झाल्यानंतर मी
कधी आपलं बोलणं एकमेकीच पूर्ण झालं पाहिजे बरोबर तर ते मार मारक भेट्ट साश साते मार्क भेट्टात पूर्ण
हो काय सहाशे सहाशे पर्यंत एला तीन सस्याने
सहाशे साडेसहाशे आले म्हले आता सध्याच्या भोल्याचेच साडेसहाशे मार्क आले
हो का
त्या हे हे चुलत सासू आहेत ना माझ्या तेले फोन लावला होता मी आता
हम्म हम्म
ते चांगल्या बोलल्या मग अस
म ना घरगुची सारखे चांगला आहे ना उलट मग काय खोलून टाकील
हो
बाकी पोरोगिर शाळेत गेले काय लेखन
हा शाळेत गेला.
हो आज दुपारचीच शाळा आहे.
आ दिवसभर शाळायच्या पाच वाजेपर्यंत
हो नाही तर घरी असले की कलकल कलकल कर कर करतात सुचुही देत नाही. घरी असले की म्हटलं निरा कलकल असते.
मुलांचीि रायताही नाही बरोबर
हो का?
तडतड करतात एकामेकास भांडणं करतात असं
आल तसाच झाल एमेकाला मारण चालू होता आणि प कलवरर बोलता बोलता काय सांग काय सांग यांना मला मारला
यान वई घेतली यान पेन घेतला आणिन पेन्सिल घेतली झालं ते सुरू राहते येण देणं सुरूच राहती द्यायचं भांडणं
होय लहान वय आहे त्यांच तेच वय असती तेसू हम्
झालं मग ठेव हॅलो
त्याला
ठेवत म लाव तु मही कॉल
अच्छा